हॅलो! हॅलो!
आवाज याईला?
हॅलो!
हॅलो! आवाज नाय यायला का?
हॅलो!
हॅलो! आवाज नाय यायला का?
हॅलो!
हॅलो! हॅलो?
हॅलो!
हॅलो? हॅलो? हॅलो? आवाज नाय यायला का? आवाज नाय यायला का? हॅलो? हॅलो?
हॅलो!
आवाज नाय यायला का म्हणल आवाज. हो यायला मला, तुला नाय यायला का? यायला का नाय? हॅलो हॅलो आवाज नाही यायला का?
हॅलो
हॅलो हॅलो हॅलो आवाज नाही यायला का हॅलो? हॅलो हॅलो हॅलो, हे निळे हेडफोन कुठे हे? हॅलो हॅलो ना नाहीये याच्यात आहे. ना नाही याच्यात मग नीळ हेडफोनच काय हॅलो
हा बोला
हॅलो ऐ ते हेडफोन कोठे आहे गं? माहित नाही मी नाही वापरत.
हॅलो
हॅलो
आवाज येत आहे?
मी करेल थोड्यावेळाने हॅलो
हॅलो
आवाज नाही आला का भाऊ?
यायला आता यायला.
आता यायला लागला का मला येतच नव्हता. एवढा वेळ
अ मला नाही आला म्हणून
हो का?
अगोदर आवाज हो,
हम्म बरं बरं झालं जेवण?
नाही बाकी हे
बाकी आहे का बराच वेळ झाला?
अ बाहेर गेलो होतो. त्याच्यामुळे उशीर झाला.
हो का?
हा तुमचं झालं का?
हो झालं माझं.
हम
काय चालू आहे. मग कशी आहे तब्येत?
मस्त हे
मस्त आहे का, आराम चालू आहे.
हा
हो का?
तुमचं झालं जेवण?
बर बर मग बाकी ड्युटी वगैरे कशी चालू आहे.
ड्युटी काय रोजच्या सारखी आहे. तशीच
रोजच्या सारखी का,
हो ड्युटीच काय बदल होणार नाही. फक्त पेशंट मध्ये बदल होते.
हो ते पण आहे म्हणा ड्युटीत तर बदल होतच नाही.
हो
हा
जेव्हा झालं का? पाऊस नाही चार पाच दिवस झाले पाऊस नाही इकडे
हो का. इकडे पण नाही आहे. ऊन खूप तपायला लागलं.
हो.
ऊनच हाय.
दिवसच होते. अ ते दरवर्षी जर सुरुवातीला तर अ दोन, चार दिवस पाऊस पडत. नंतर सात, आठ दिवस उघडून जातो.
हो तसच होते.
हो. अ आल होत. थोडा आभाळ वाट वाटलं येत म्हणून, पण काय आला नाही पाऊस.
हो. आभाळ होतो. इकडे बी दोन दिवस खूप.
हा.
पाऊस नाही आला.
अच्छा.
वाटला पाऊस येते म्हणून इकडं पण आलं नाही. पाऊस बीऊस ते.
कॉल झाली?
कशा आहेत घरच्यांच्या तब्येती?
मस्त आहे.
मस्त आहेत का?
न काय सर्वांच्या चांगले आहेत.
अं.
सर्वांच चांगलं आहेत.
हो का.
हा.
शेतीत पाणी वगैरे मग
आता चालोय विहिरी वर.
विहिरीतून चालू आहे.
हो घ्यायाला सोयाबीन आहे. त्याला पाणी लागतेच.
घेतला की नाही?
नाही अजून नाही मागितला मागेलात.
नाही माग नाही मागितलं का?
कॉल गीला आलता की नाही?
कॉल आलता. उचलला नाही मी.
का हो.
बस असच. सांगितलेलं काय काही गोष्टी ऐकू येत नाहीत ह.
हो.
हा त्याच्यामुळं
म्हणून,
हा.
हो का.
जे कराय च असलं तर आपल्याला तिकड जर ओळायच असेल तर मग फायदा नाही ना बोलून.
हो ते पण आहे हो मना पण काय, काय वेळेला करायला लागतात, ना
हो
काय गेलं दिलच नाही ना मला
कशाला, काय गरज
हो तेवी आहे,
हम्, -
गरज तर नाहीये काय
हम्
करायला तर नाही पाहिजे.
हो
कयला नाही पाहिजे, काही व सारी क फोन व बोलाय करायला नाही पाहिजे तरी केल्याचे नंतर मग आपण काही सांगू शकत नाही ना
नाही सांगायची हद्द संपली आता, त्याच्यामुळ सांगाचं नाही आणि बोलायचं नाही
नाही सांगायचं का आता पहिल्यासारखं,
नाही
ह हो का
सांगायचं, होतं बोलायचं, होत तेवढं सांगितलं तेवढं बोललो जर लहान लेकरासाखी अकल येत नसेल तर बोलून फायदा नाही
हो हो
हम्म
हो
तुम्हाला आहे काय.
तेे तर आहेच
हो एकच गोष्ट परत परत ते तेच ते करून जर
हो ना
हम्
मग कार्याचे पैसे आले का नाही
नाही टास्क पूर्ण नाही झाले.
नाही याच्ये यालेत ना म्हणजे ज्यांनी कॉल केला. ना - आपल्याला त्यांची यायलीत ना ते आठ रुपयानी
नाही ते पण नाही जमा झाले. अजून ते होत
म्हणजे अकाउंटला नाही. पण त्या त्याच्यामध्ये दाखव दाखवा लागले ना हे ॲप मध्ये दाखवायला लागले. ना
हो त्या ॲप मध्ये दाखवायला लागले.
हो
हा
ॲप मध्ये दाखवायला लागले.
हा ते माझे टास्क राहिले ना पूर्ण व्हायचे त्याच्यामुळ बाकी आ ते आदुगर चा होता ना अ फोन फ्रेंड फाईव्ह कॉल तेच बाकी अजून
हो का -
हा
माझे अकरा झालेत. अकरा मधून दोन झिरो सेकंदाचे झालेत.
हो का, इथंही नेटवर्क प्रॉब्लेम देते ना कुठे-कुठे, त्याच्यामुळे हम्म
त्याच्यामुळेच झालंय, नाहीतर झालं ते अकरा कॉल आता परत ते एकशे ऐंशी मिनिट वेळेपर्यंत करणं लागतं. किती मिनिटं झाले, काय माहित.
हो. आता कस ते कार्य मध्ये काय ॲप ते ऑनलाइन कॉल करायला लागतं, त्याच्यामुळे होतंय. कुठं नेटवर्कचा प्रॉब्लेम येत काय?
हो ना
हा मला ते कसं हॉस्प हॉस्पिटलला असलो, सकाळी जातो मी त्याच्यामुळे टाईमच भेटत नाही कॉल करायला. या टाइमात करायला सगळे झोपलेले असतात. तस मी जातो बारा वाजता पण सकाळी उठतच नाही लवकर.
हो, ते बी आहे ना. हॉस्पिटलमध्ये कलबल-कलबल राहते सगळं
हो.
कॉल करायला टाईम भेटत नसेल ना. हो दहा ला उठ कसं आहे, ब्रश वगैरे करायचं, निघायचं ड्युटीला
होय, दहाला उठलो की फ्रेश वगैरे होईपर्यंत हम
हम्म अकरा, साडे अकरा, बारा होतातच. उठल की एक तास मोबाईलच पाहा लागते म्हणा.
ते तर आहेच. मोबाईल पाहण्यात एक तास जातो. हो
आथरणामध्येच पडून एकटंच मोबाईल पाहायचा.
दोन दिवस झाले, कोणाला ना कोणाला कॉल करावं म्हणतो, पण कॉलच होत नाहीत.
काल एक तर रिचार्ज पण नव्हतं फोनमध्ये आणि वाय-फाय पण कोणाचंच नव्हतं, चालायला लागलं.
हो का?
हम्म, म्हणून त्याच्यामुळे मग नाही केला मी पण करावं-करावं म्हणायला लागली, पण राहून चाल, इथं करतो कॉल तर नाही मानलं. याला लागलं कंटाळा यायला, नंतर असं तसं.
ते तर आहे. संध्याकाळच्या या टाइमात कोणीतरी झोपेत राहते. ते आठ ते दहाच्या दरम्यान करालपुरते कॉल.
हो, कंटाळा येतो ना या टाइमाला.
सुरुवातीला एक मिनिट तर असंच गेलं, कॉल केला. आवाजच येत नव्हता कोणाचा कोणाला ही.
हो ना
हम्म नाही नाही नेटवर्क प्रॉब्लेम मुळ पण कार्या ॲप खूप प्रॉब्लेम देते.
हो ना. आठच्या नंतर करायच असतना, मी म्हणल होत ना आठच्या नंतर तर मग सा मला सहा सात नाही आज आईच्या ह्याच्यात रिचार्ज पण नव्हत.
हा ते करणार होतो मी पण मी बाहेर असल्यामुळे ते काही केलच नाही.
बर केल केल नाही ते हे पण हो नेट हे नेट पण नव्हत ना.
हां
त्याच्यामुळे नाहीतर होत होता. उद्या जर का टाकल तर पाचला येते मी स सहा वाजता जरी केला ना सहा साडेसहाला तरी काही नाही साडेसहा वाजता पासून कंटिन्यू एकूण एक एकालाच एकूण एकालाच जरी केले दोन तीन असे
आठ साडे साडेआठ वाजेपर्यंत मी हॉस्पिटललाच असतो.
हो का मग आठ नऊ वाजता करायचा.
नाही आज बाहेर बाहेर होतोना थोडा ते आज मित्राचा बड्डे होतो. त्याच्यामुळे ते त्यामध्ये टाईम गेला.
हो का
हम्म
सेलिब्रेशनला.
हो
बर केला. कर मला दोन तीन दिवस कंटिन्यू कॉल. दोन तीन दिवस नाही जास्त ते कंटिन्यू उपाय केले तरी जमतात.
एकदा फाइव कॉल फाइव कॉल य ते एवढे कम्प्लीट करायला लागतात.
संडेला करू कंटिन्यू.
तुमला असते सुट्टी आम्हाला कायची सुट्टी आहे.
मला असते सुट्टी मग तुला नसते ना.
नाही नाही
आरामन मंगत त्या हॉस्पिटलला रिकामा वेळ असल्यावर करायचा.
रिकामा वेळ जरी असला तरी कंटिन्यू पेशंट चालू राहतात ना त्याच्यामुळे कॉल करता येत नाही.
आणि त्यातला त्याचा आवाज पण राहते त्यांचाच जास्त गलबला राहते.
हो
आवाज येतच राहतात.
हम्म त्याच्यामुळ एक काम झाल की तीथ लगेच पे पेशंट ऍडमिट पेशंट आवाज देतात.
हो ॲडमिट झालेले पेशंट आवाज देतच राहतात.
टाईमच भेटत नाही कॉल करायला.
हा आठ वाजेपर्यंत नाही का.
ह आठच्या नंतर करतायेत.